बोला की.
हॅलो.
हा येतोय मला बोला.
हा जर तुम्हाला वरती तिथं जर म्हणजे जर तुम्ही कपल असाल आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा रूम जर तिथ हवी असेल तर मग तो एक्सपेन्सेस तुमच्याकडे असतो. म्हणजे एक प कसं पर पर्सन एक दीड हजार पर्यंत जातं.
बरं बर
म्हणजे पर रुम पर रुम हा. हा असं. आणि अमरनाथला कसं बारा वर्षाच्या अ छोटी जी लहान मुलं असतात त्यांना तिथं अलाउड नाहीय. आणि सत्तरच्या वरती हो कारण कस ऑक्सिजन लेवल लहान मुलांची कमी असते ना?
हा हा हा हा.
हा त्यामुळं बारा वर्षाच्या पुढचीच आपण मुलं घेऊ शकतो. शक्यतो आपण मुलांना घेतच नाही.
हा.
कस असतय रिस्की असतय ओ अमरनाथ म्हणजे थोडंसं टफच आहे. हा आणि मेन पॉईंट तुम्हाला तिथनं अ पहलगाम बालताल म्हणजे तुम्हाला चालत जावं लागतं ना म्हणजे चालत पण जाऊ शकता तुम्ही घोड्यान पण जाऊ शकता. पण शक्यतो कस लहान मुलांना ते झेपत नाही ओ त्यांची शक्य
हो हो परत हो.
हम्.
नाही बघू आमची आहे ही ट्रिप करायच प्लॅन. हा तेच आहे म्हणूनच बरं झालं आपलं कॉन -न्टॅक्ट झाला तो ह.
हहह हो हो आणि कसं आता माझं फ्रेंड सर्क कल जर असला तर मग मी अ आमच्या सरांना पण सांगते ना की बाबा माझी मैत्रीण आहे तुम्ही जास्त अ लावू नका त्यांना रेट असं
हा हा. हा हा अशी लेडीज ट्रीम निघ निघते का कुठ ओनली लेडीज आपल अस जर फॅमिली नसेल फक्त लेडीज म्हटलं
त करू शकतोय की आपण आता आपल्या बघा कोल्हापूरमधल्याच मॅडम होत्या एक पंधरा सोळा जणांचा ग्रुप होत ता त्यांना हे पाहिजे होतं उज्जैन ओकारेश्वर
बरं बर
तर आपण कसं आपले मॅनेजर असतात तुमच्या सोबत
हा, हा.
आणि जर समजा तुम्हाला, तुमच तुम्हाला जर करायचं असेल तर तसं पण आपण कस्टमाइज करून देतोय.
म्हणजे फक्त कसंय आहे, तुम्ही फिरायचं आम्ही तुमचं ट्रेन तिकीट प्लस तिथलं हॉ तेल तिथला गाईड वगैरे सगळं देणार आणि जर समजा तुम्हाला मॅनेज हवाच असल. म्हणजे आता एक- एक लेडीज ची रिक्वायरमेंट कशी असते की आता आम्ही एवढं पैसे खर्च करून निघालोय. तर मग, त्यांनी एक मॅनेजर आपल्या सोबत असला की ते सगळे गोष्टी व्यवस्थित दाखवू शकतात आणि आपण नवीन असतो त्यामुळे आपल्याला तिथलं काय माहित नसतं ना.
हो, हो. बरोबर.
हा, शक्यतो मॅनेजर असेलच बरं असतं.
हम् हम्म हम
असं हाय, मग आपला तर उज्जैन ओकारेश्वरचा ग्रुप झाला होता. हा आणि पंधरा सीट जर असल, नाही दहा सीट जर असेल तर एक सीट फ्री देतो आपण.
म्हणजे तुम्ही जर दहा मेंबर्स जर केले कलेक्ट तर एक मेंबर फ्री आणि कोणता पण ट्रिप साठी आता जर समजा जानेवारीतलं तुमचं बुकिंग असल
ह..
ते तुम्हाला येता-जाता रेल्वे प्रवास फ्री भेटतो स्लीपर क्लासचा
होय.
आणि हा, आणि पाच महिने आधी बुकिंग असेल तर एक, एक साईड चालेला प्रवास फ्री भेटतो.
होय. नाहीत हो. बघू, चाललंय.
बघा तुमचं काय प्लॅन असेल तर, क बारा हजार पाचशे, पर पर्सन स्लीपर क्लास जरर्नी, हा आपली ट्रेन जर्नी जास्त दिसली, परत ते जर तुम्हाला ए, सी हवं असेल तर ए, सीचा डिफरन्स द्यावा लागतो. ए, सीचा डिफरन्स दोन अडीच -हजार पर्यंत जातो पर पर्सन
होय.
हा आता दिवाळी पिरियड मध्ये सगळे बघा, तिरुपती परत उज्जैन, ओकारेश्वर हेच चालू आहे सगळ्यांचं प्लॅन
हा, तेच की
केरळ कन्याकुमारी वगैरे. आ, हो
नाही ठेव
बघा असेल तर, कळवा तुम्हाला कमी बजेट मध्ये देतो, हो, हो, हो, हो तुमचा फ्रेंड सर्कल आहे का? का फॅमिली हाय?
फ्रेंड सर्कल पण आहे, पण फॅमिली साठी उज्जैनचा आहे प्लॅन.
हा.
हम्, त्यावेेळेस मग नक्की तुम्हाला दिवाळीत सांगेन.
चालेल की, चालेल की. म्हणजे कसं असतंय, तुम्ही आता बाहेर ठिकाणी वगैरे गेला तर ते सांगताना रेट एवढा जास्त सांगतात ना आणि तुम्ही जर कन्सेशन मागितलं तर त्याने ऑलरेडी कन्सेशन मागतील ह्या हेतून तुम्हाला रेट सांगतात.
होय ना?
असाय.
हा तेच ना बरं झालं माहिती सांगली त्याबद्दल.
हो हो हो.
कारण की आहे आता डोक्यात खूप प्लॅन आहे उज्जैनचा.
आणि अमरनाथ केदारनाथ ते हळूहळू नंतर होईल पण आता सध्या तर डो त्यात उज्जैनचा आहे दिवाळीत.
हा अमरनाथ कस तुम्ही वर्षातून एकदाच करू शकता. म्हणजे जून जून जून एंड ते जुलै फस्ट वीक पर्यंतच. आता वर्षातून एकदाच ट्रिप असते तर ह्यावेेळी आमचे एवढे मेंबर्स बुक झालेले ना. आम्हाला वाटते अ स त्तरपर्यंत एज असणारे आमच्याकडे आले होते यावेळी.
बापरे हो?
हा हा आणि कसं आपण जेवढे मेंबर्स एक्स्ट्रा आपण नेतोय ना जेवढे ज्यादा मेंबर होत्यात त्या नुसार आपण टूर मॅनेजर पण पाठवतोय आता आमची चार टूर मॅनेजर गेले होते त्या सत्तर लोकांच्या सोबत.
हो आता एवढी लोक म्हटल्यानंतर पाहिजेत ना.
हां आणि कसं ती एवढं आपल्याकडे विश्वासानं बुकिंग करतात. त्या पद्धतीन आपण त्यांची काळजी पण घेणं महत्त्वाचं आहे ना. कारण त्यांनी आपला अ नेक्स्ट हच्यामध्ये त्यांनी येतील ना आपल्याकड आपण जर त्यांना चांगली सर्विस दिली तर.
हो तेच ना ते तर महत्वाचय. क्लायंट खुश राहिल झाले पाहिजेत ना.
हा. आता आम्हाला ॲडवटाईज पन ॲडवटाईजमेंट करायची पण गरज भासत नाय कस्टमर आम्हाला स्वतःहून फोन करते. कि आ-आमचं हे हे प्लॅन आहे आणि आम्हाला प्लॅन करून द्या.
द्या म्हणून हा.
हा.
आणि बऱ्यापैकी आ
आणि प्रॉफिट मार्जिन थोडं कमी असतं आपलं.
बर बर.
त्यामुळं आता कसं पर पर्सन आपण दीड किंवा दोन हजारच प्रॉफिट मार्जिन ठेवतोय म्हणजे आता तुम्ही एवढं दहा बारा दिवस फिरता ना तुम्ही एका पर्सन माग आम्ही फक्त दीड हजार रुपये प्रॉफिट मार्जिन ठेवतोय. त्यामुळ कस्टमर आमच्याकडे येतय ओ.
येतया हम्म नाई आणि आम्हाला काय लांब नाय. कोल्हापूर आम्हाला पणये.
हा आणि मेन पॉइंट कसय अ- तुम्ही एक एकदा विजिटला येऊ शकता म्हणजे कस असते एकेकां विश्वास महत्त्वाचा असतोय तुम्ही एखाद वेळेस आम्हाला भेटला की एक तुम्ही ट्रिप आमच्याकडे केली कि तुम्ही नेक्स्ट ट्रिप तुम्ही तिथून साताऱ्यातून बुक करणार बरोबर
हा.
हा. मग आणि आपण कसं तुम्ही जिथं राहताना तिथून आपण आता सातारा टू सातारा पॅकेज देतोय
होय का अरे वा.
हा आता भुसावळ माहित असेल की तुम्हाला?
हा ऐकून आहे मी आहो.
हा तिथले पण आपले रेग्युलर कस्टमर आहेत भरपूर सातारा, भुसावळ पुणे
हा हा हा हा.
भरपूर मेंबर आहेत.
होय.
ह्
नाही कस आता अम गेले असतील ना लोक तुमच्या ट्रिपला जे लोक गेले ते ते परत ना तुमच्याकडेच बुक होणार कारण कि माणसाला माहिती आहे ना आपल सगळ, हम्म
हो कुठे चाललीत ते आम्हाला सोडून
हा तेच की विश्वास बसलेला असतोय ना
तर आम्ही इकडं हो अष्ट्याला आलो होतो ढवळ्या अष्ट नाही का सांगली साईडच्या इकड, तिथं हा तिथं बुकिंग ला आलो होतो आम्ही ही ऑफि आणि ते पण फॅमिली मेंबर एकदम एकत्र पंधरा सोळा मेंबर असतात त्यामुळे त्या लोकांना मी इकड बोल बरं असतं ना कि बाबा त्यांना पण त्रास नाही ट्रॅव्हलिंगचा वगैरे हा मग मेंबर जर जास्त असले ना आ आम्ही जातो विजिटला
होय.
असं.
हा हा. नाही आमच्या आता जायचं म्हटलं तर आम्ही मेंबर जास्तच आमच सुद्धा पंधरा सोळा मेंबर होणारच आहे आता.
हा हा.
कारण की कसं चार पाच जण नाही प पूर्ण
किंवा चार्ट हां हां.
हा सगळे करा की मला व्हॉट्सअप करून ठेवा मी नंबर सेव्ह करून ठेवते म्हणजे प्लॅन ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करेन मग
तुमची मुलं
आहात माझी मोठी आहेत मोठा बारावीला आहे, छोटा सातवीला आहे आता.
होय का हा हा हा.
तुमची?
माझी स सहा वर्षाची आहे पहिलीला आहे आता सातव लागेल. एकच मुलगी आहे. हा.
मग लहान आहे अजून. हा हा
ॲव.
हा मग घरी कोण बघत मग तुम्ही
नाही तिच्या स्कूलच्या टाइम मध्येच करते ना मी जॉब.
हा हा हा मग ठीक आहे.
हम् हा. अस घरी काय म्हणत नाही की बाबा जॉब कर तू पण मला आवड आहे म्हणून मी करते.
हो तेच की आणि
काही तरी पाहिजे ना आपल्याकड घरात. बसून तरी काय करायचय.
हो आणि आता प्रत्येक स्त्रीच एक आहे मी स्वावलबी झाली पाहिजे.
बरोबर आहे की,
आहे आहे ते गरज पण आहे असे झालय काळाची गरज झाल्यासारख झालय आता ते.
आता आपण सहज गेलो तरी दोनशे तीनशे रुपये खर्च करून ये
दोनशे- तीनशे काय आहे बस पाचशे रुपयांचा विषय पाचशेची नोट जातीयच.
होय, मग काय?
काही येतय पाचशे मध्ये तर बघा ना आता महागाई एवढी झाली ना. हॅलो.
हा जेवण करल तुमच.?
जेवण झाल माझ. तुमच?
हॅलो. जेवण झाल?
हा जेवण झालय माझ. आवाज ब्रेक होतोय तुमचा आवाज येईना झालाय स्पष्ट.
हॅलो.
हा
हॅलो हा ब्रेक होतोय अहो मध्ये मध्ये हो येतोय येतोय.
हा तेच ब्रेक होतोय. पाऊस चालूय काय?
येत नाही वातावरण तर झालय आता.
हा हा हा हा
हा चालेल. ठेवू का मॅडम? मग बोलू परत आप